ते नको विचारू फक्त तू हे वि विचारच ग्रुप व हा का म्हण तुम्ही हॅलो.
हा काय चालू आहे. हॅलो काय, चालू आहे म्हटलं.
काही नाही बसलेली आहे आवाज, नाही येऊन राहिला का म्हटलं? ना. हम् काही नाही बसलेली होयत्या.
हो का?
ह झाला का स्वयंपाक.
नाही ओ स्वयंपाक करतो ना आता आता चा पाणी झाल. हा आता स्वयंपाक.
हा काय करता मंग भाजी
आलू वंगेची भाजी करू आता
आलू वांगा होव काय?
दुसरं काय आहे नाही.
हा ना बिचारे खातही नाहीत खाणारे
नाही ना तेच का आहेर.
काय करा काय करा मी तोच विचार पौरहिली कि भाजी काय करू. हा नाही ते काय सांगते उचलते ते
तुमच्या घरी, लवकर करत का?
मा घरी आता स्वयंपाकाला लागले की जेवपर्यंत स्वयंपाक रेडी होते आ. साडेआठ वाजेपर्यंत मॅटला आता हे दोन फोन लावून देतो म्हटलं मग एकदा गॅस जवळ गेली की मग काही लाव लाव. नाही.
नाही नाही कर ब ना.
हा. म्हटलं आता मला एक फोन राहिला आता मला व्याचा म्हटलं एवढा एक फोन झाला. मी हार ते बोल. हा नयव हे आडतीनो चनकोर हे. जयश्री चनेक र
हा हा.
तिले लावला.
अरे हनन मातीरती ना फो पण त्याैस लागलेच नाही त्याैस लागलाच नाही ना पण
लागला नाही घेते तसच होते कोणाला लागते कोणाला नाही लागत.
हा म्हणून मग ते कसं आहे लावून, पहा लागतं.
हा. मग कधी कधी खाली जातात ना बिचार माझ दोन तीन खाली गेले. आ त्याला पॉइंट पाहितात ते पॉइंट पाहतात किती झाले.
हो काय?
हो मला झाला ना एकच राहिला मला विस कॉल झाले. एकूच राहिला फक्त आता
होन हो ना.
हा म्हटलं आता हिच्या आरतीच्याच्यावर करून पाव घरातल्या घरात काच बोला. ते आजीने दावाखान्या चेकअप हा तर मग म्हटलं आता घरातल्या घरात काय बोला
हा बरोबर न मात हयत ना नमर